हा होा येत येतं हम् हा हम्म हा हा पास होून जातात हो का बापरी
केला की वीस होतात माझी मग माझे दहाच राहतात हा एकोच झालेत हजून हा ना
आता काय करणार आहे तुझी मम्मी स्वंपाक
टमाटे चिल्ला बेसन करते वाटे
ब त्याच्या शहीलाजच नाही आहे मी पालकाचं व्यसन केलं ना इतकं छान झालं
हो हो का बालकाच खेळलं का हा डब्यात मग बेसनच दिलं का
हो हो तेच दिलं मग त्याला आवडू राहिलं म्हणते माझ्या
ह का
सध्या ना म्हणजे एका टाइमचा एकच डबा आहे तो दोन, दोन डब्बे चालू आहे मग ते मी मॅडमचा फोन आल्याशिवाय देता नाही येत हो आज नको म्हणे त्यांनी विचारा लागते मग काल दिला होता ड्बा आज नाही दिला
हो का् हम् ह्
हम्
बर आहे
हे देत ना बा आता पण ते गावाले जाते ना नॉन व्हेज देत नाही ना मी
हा, हा, हां
रविवारी च रविवारीची पैसे कापते मग ती एका दिवसाचे आणि तो आता गावाला गेल तर त्याचे पैसे कापले
हा, हा
हा आम्रपालीचं म्हणणं होतं की बा मी कापतो की नाही कापत पैसे मीटलं नाही तर कोणाच असते आपण आता खाल्लच नाही त्याचे पैसे कसे देणार आहे कोणी हा आता पाच दिवस तिचा भाऊ गावात आता मुंबईला गेला होता त्याच्या बायकोच्या भेटील मग त्याचे पैसे थोडी घेणार आहे मी ह पण एवढ एवढी तर इंसानीत बाकी आपल्या
हा, हा म त्यांच्या भावानं लावलेला आहे का टिफिन हा हा, हा ह
आईने बचत घटचे पैसे दिले का? हो
हां दिले ना दिले आम्हीच गेलतो मी नाही मग अशी फिरी भरायला
हा, हा
हा मग ते चेक घेऊन भेटले पाहिजे मग
हो का तुला आले का पैसे काही टास्क केले तर हे याच्यात मोबाईलमध्ये
नाही, नाही आलीच नाही मी आऊ काल पासून तर चालू केलं मी मी बंद केलं होतं ना हा बंद केलं होत मी हा म्हणून म्हटलं जाऊ द्या
हो पाय बरं झाले बी आता पण साधा कॉल कोणाला करतो त्याच्यापेक्षा चवर बोलायचं
हा आपण कोणचं काही प्रायव्हेट बोलू राहिल
हव ना तेच म्हटलं
हा
हर्षी नेन देते कधी कधी मग तो पियुष नेन देते हा सकाळच्या वस् तुल माहिते दोन बाया फिरायले जातात दोन बाया तिकडून येताना दिसतात कधी तू पाहिला का उठलीय का सकाळी बाहेर येतच नसेल ना
उठली तरी
त्या पियुष ची आई होती एक आता आता पियुष बी भेटायच्या आध म पाच सहा महिने्या अगोदर पाासून त्या बाईची मा अशीच ओळख झाली आहे पण मला माहिित तू ती पियुष ची आई ह हा काल मग मंदिरात भेट झाली की नाही ती पीयची आई होती
हाव का त्या मंदिरात भेटल्या ते त्या का
हो हो आणि ती पोर घे नेहमी येते ना घरी हर्षीसोबत एवढ्या मस्त्या करते ती
होव का ह हा
तिची आई तिची आईस काय मग या्याच्यात मशरूमच्या याच्यात
हा का
हा तिची आईच पैसा लाऊ राहिली आणि हे दोघे नेऊन देतात मग कोणत्या डीलरला नेऊन द्यायचं असलं तर
हा हा हा् आवाज नाही
त्यादविषयी त अ तो फोट व्हिडिओ शूट करत होता की नाही हर्षूचा तेव्हा तू आली होती तिकडं पहिल्यांदाच पाहिलं हा तू म्हटलं ना हा माझा म्हणजे क्लासमध्येध्ये होता म्हणून हा हा तर मग मी मग मी त्या दिवशी नाव पडल म्हणजे कालच बरं म्हटलं तिला असंं शाळेचं काम आहे म्हटलं म्हणून जा लागते म्हटलं
हा हा
ते नंदिनी कुठे अ हो म्हणे माझ्याक ट्युशन मध्ये होती म्ह मग मी म्हटलं त्या दिवशी ती आण तिथ तेव्हा ते
हा तेच व्हडओ शूट करत होते ना तेव्हा
होा हो ह
हा
तर तो आईले म्हणा टेन्शन नको घी परभणीचं जाऊ
मी आता तेच म्हटलं ते जाऊते का नेहमीचच आहे त्यांचं
हो ना ते गणेश बोलूच नको मना तू
तल तेच म्हटलं बोलूच नको म्हटलं
गण्याचा फोन बी आला ना तर बिलकुल फोन नको घेऊ मला
हो ना
ते सोनाली सोबतही नको बोलूत जाऊ म्हणा काम आहे ते म पण त्या सांग बरं त्या आपल्या प्रथमच काय आहे वय आहे बरं निदान तो फेडून तरी रायला ह त्यान फेडलं नसत तर गेलं असतं ना घर दो
म मग करतील ना माणसांना एसान ठेवा मला असं वाटत
मग काय तर अ त्याला बी शिव्या देते काय
हा काही काही बोलतात तेला वि श्रसास देतात मग अशाने त्यांना नजरेतून उचलून जाते ना ते जर चांगलंय ना त्याला म्हटलं अस चांगलं आहे ना त्यांना म्हटलं असतं किंवा ते ऍडजस्ट नाही उ राहिला ान उद्या कद्या मी ऍडजस्ट करून पाहतो मग एवढं झालंच नसतं ना मग एवढी हा हा मलाही सांगत होती मी नाईल म्हटलंस मी नाईल म्हट म्हटलं एक का बोलायची पद्धत आहे का म्हटलं मामाला म्हटलं आई म्हणे बाय नां म्हणे मली त खराब वाटून राहिल म्हणे मामाला बोलले तर मी म्हटलं तू बोल म्हट त्यांना शुद्धी त्याल्यावर जरा आम्हाला बोलायचं काही काम नव्हतं म्हणून ते काय ते काही राऊंड नाही बसले तिथं
आता काय आज आ जायचं काम कसं होतं आज तुम्हाला कोणी सात नाही दूर राहिला म्हणून दादाने बनवा लागलं मग ह पाहिलं तर कोणी तर नाही विचारत म्हणा वाशिमच एक जण तरी विचारते का म्हणा तुम्हाला हा तुम्हाला फक्त ते तुम्ही तुम्ही विचारता आणि दादा विचारते हेरीे कोण विचारत बर वहिणी विचारते कि विन विचारू राहिला तिकडे
ह ह कोणीच नाही ह
अ कोण येते त्याच्या घरी म्हणून तेी अंबिका तर पाहुणीं सारखी येते ते बी अ दूर दूर बस ते जशी काही सोहळ्यात आली ती तिथं ब्राह्मण आहे खरी खास मला तिने हाईक केलं तिचे टेटस दिसत नाही आता मला
आई नाही म्यूट करून टाकलं तिमही सगळळे इथून
नाही मला तिन म्यूट केलाय पहिलं दिसे म्हण तिचे टेटर हो
स आहे मला त ति रागच बोलतच ना तिच्यासोबत
ब ही बी मतलबी आहे बघ पूजा वाशिमची ही बी त म
मागे तिनं भांड लावून दिले होते म्हणे नंदिनीने म्हटलं की स्वपनातल माहिती नस तस कर
त्याच्या स्लॅग पटी ना मला लीला वहिनीचा सवभा आवडतो ते बाकी कोणाच नाही आवडत त्या घरात
ते कशी
बस मोकळे होऊन जाते त्या ख्रिसम
हो तुमचं जेवण राहिल का मकवायचं
होय आहे ना हे आजी म्हणे थांब म्हणे आता तेन थोड्या वेळाधीच मुरमुरे खाल्ले
होा का मग अशी मी शाळेतून य हा का हम्म हम् हम् मी मगाशी येतोच
हा
मी मला शाळेतून येतो ते आजी उभ्या त्या दरवा्याजात
हो इथपर्यंत दरवाजा तेेते आता ती आज तर म स्वः तन म्हनली ती काचालमने पेन्शन आणला
हा काय एवढ ल
यारडती त माहित नीताल म्हणा माहित जाय म्हणा एखादी चक्कर मारत जाय घरात नको बसत जाो
ते येतच नाही जातच नाही कुठ घरातच बसत नसती मिीथ म्हणतो बरं रात जा र आहे का तिच्या घरी
आता येत जाईल मणा इथं जरा अस बसायला आता आहे ना आपलं घर चांगलं
तस नाही होती ते पुला होून आले होता
हा ते गाऊन बदला जीवार आहे ते तिच्या नयत का हा ना
हो अजून राजेश्री वहिनी आलता मणे आज बसल्या होत्या खूप वेळ बरी हा बरी क्लास घस का म्ह मग अल्े आवता म्हण दवी
कडे पाहून त्यांनी केली माझ बोलली नाही राजेश्वरी
हऊ का
हो मी दरवाजा उघडून आम्रपाली सोबत बोलत होती दुपारी
हा हा हा
हा ती इथून गेली पण मला आवाज सुद्धा दिला नाही ति ना परीची आई बी होती ते सोनाली बी होती मग मी बाहेरून पाय ना तर पाय म्हटलं की ना आवाज सुुद्धा दिला नाही वा हो आणि आता आ आता काय आपण जर म्हटलं ना माझं लक्षच नव्हतं
हा माझं लक्षच नाही राहणं बोलण्या बोलण्यात असं आहे तिथल्या तिथंच हाव स हाव खर लाली टार असज कर खर ते म्हणजे ते तिथल्या तिथ आपल्याला बेकून देतात अ आपल्याला समजून जाते ह त्यांला माहिती च्या पुढे हे काहीच बोलू शकणार नाही
नाही नाही ते तर आहे म्हणून तर आंग झटकून टाक त्यातच ह ना मग ते माझं लक्षच नव्हतं आणि मग मल मलकीनी मी फोन मध्ये गुंग होती मग ते अशी दिसल्यासारखी झाली बर म्हणून मी बाहेर पाहि तर त्या तिघे जणी चालल्या होत्या हा
हम् तिने लावलेला वाटतय पररीचय आहे ना क्लास
हो परिचय नाही लावला किट भेटली ना नंदिनी चांगली पाहिली ना तू
पाहिली मी यांचं स्टेटस पूजा मामीच
हा पूजेले भेटले आज पूजा नव्हती त्याच्यासोबत
ठवका ् तूझ्या मामी टाइम बदललावशित नाही तर
हो तिने बदलला आहेशल मग तिच्या कामानुसार जात हा
हम् ते गवर्मेंटच्या काही नाही आज बॉडी पार्टस घेतले मुलांच बेसिक चालू आहे ना आठ दिवस बेसिक घ्या म्हणे आता उद्याचा दिवस आहे मग सोमार पाासून सिलेबस चालू करायचा आहे. हम् उद्याच्या दिवस बेसिक कच आहे नाही सिल्या नाही कारण की ल यु केजीतले मुलं आहेत. नवत सर म्हणे आठ दिवस बेसिकच घ्या म्हणे. मग नंतर सिलॅबस चालू करा.
हो ना मुलांची फी किती घेतली हो नागवानी?
तीस तीस तीस तीस.
तीस.
पहिल्या वर्गाची तीस हजार आहे असे दोनशे सहा मुलं आहे पहिल्या वर्गात. दोनशे सोळा सोळा सोळा काठच्या मुला केजी. आहे ना नर्सरी आहे केजी वन केजी टू आहे.
आणि मग केजी टू चे किती घेत
पंचवीस पंचवीस आहे.
पंचवीस हजार आणि माहित आहे का अनन्याची अट अकरा हजार मागितले ना तर त्या शाळेत. ून सावजी नावच काढून घेतलं.
कोणाच? हा हा.
अनन्याचं.
हो का.
अना महानगरपालिकेत टाकलं तिला.
हो का.
हो तितकं मल ख खराब वाटू राहिला. नू म्हणे चांगला आहे म्हणे शिक्षण एका वर्षासाठी टाकलं म्हणे.
हव का.
हो तिच्या सासरा सोबत असं बोलता नाही यत. ती सोून सांगित आपल्या हो साडे